म स्क्रीन शॉट, तर तसं आहे तिथं.
हा ते घालवाय पाहिजे, तर ते चालू असल्यामुळे ते व्यस्त
नाही नाही, ते कट झाल्यावर आले. ते.
कट झाल्यावर आले. हा हा खर ते तुमच्याकडन कॉल चालू आहे असं म्हणून मी कॉल केल्यावर व्यस्त. आता आलं.
नाही. ते बहुते काही तर नेटवर्ग ईश. शोर होत असल, म्हणजे मी तुला असा पहिल्यांदा इस्टों पाठवला बघ.. तसं मला दाखवत होत. कॉल लागलाच नाही.
हा.
असं काय तर झालं असेल.
हा हा तसच म्हणतो त मग सेम. तसां.
हा जेव्हा तुझा कॉल मी उचललो आणि कट झाला बघ, त्या वेळेला ते मला तस एरर. दाखव म्हणून तुला सांगितलं.
हा.
तसा प्र. काय तर म्हणे आज ग्रुपवर काय? ते वेगळेच टाकल काय काय वाणी.
होय ते कोणा-कोणाच ऍप चालू होईना. झाले वाटत काय काय टाकलेत? हं.
आणि ह्या.
चालेल.
होय चालू आहे की.
आता काय उन्हाळा संपला होता. आता काय एवढं वाटत नाही पण पावसाळ्यात. पण जाणे न होतेच त्रास.
होय होय. पाऊस झाला की चिकल. तरी पण अर्धा किलोमीटर आहे की.
पण मग एवढ चालत जातेस?
नाही सोडेल तितके. सोडाय येतात कधी आणि न्यायला. असत्यातच कधी तर. कोण नसले कि मग चालतंय. नाही तर शक्यतो असत्यातच घरी.
काय ओ थोड्या दिवसात सवय होऊन जाती. त्यामुळ तर काय वाटत नाही.
ते हे सवय नसल की मग येतोय चालत.
हा.
आमचं काय नाय.
कामाची सवय होऊन जाते. माझे पण शिलाई काम चालू असते.
हा! हा! आता किती रेट वाढलेय ब्लाऊजचे.
मुंबईत साधा ब्लाऊज तीनशे रुपये झालाय. डिझायनरच सांगायचं म्हणजे साडीपेक्षा ते ब्लाउजच महाग झालेत.
होय, आता जास्त तयार घालायला लागलेत सगळेजण.
होय, तयार पण छान वाटू राहिलात. आता कसले बाह्या कसले तयार आल्या अग. कसले पाहिजे? कसले भारी भारी डिझाईनवाले, मोठ्या इलास्टिकच्या. त्यात छान वाटलं, तर उलट. कारण ते साडीत पण हा साडीतला पीस पण एवढं खराब यायला लागतं, ते खिशातलाच पीस त्याच्यामध्ये यायला लागलं.
अलक. ते चालूच त्याचं पिसकायला आहे.
एवढी सलाई देऊन मग ते राहातं, पण नसलं तर मग काय? त्याच्यापेक्षा पर्मनंट असतं. पाहिजे तसं डिझाइनचं ब्लाउज.
हा, आणि सिटीमध्ये आता तसलंच वापरतात. ते इलास्टिकचे, याला फिटिंग होते. इलास्टिकचा ब्लाउज असतो.
होय, होय. कुठे एक नंबर होतं, आपल्या साईजवरच असतं. एल डबल एक्सएल असतो.
हा हा.
बत्तीस, अठ्ठावीस असे ते नंबर नाहीत आपल्याला घ्यायचे, आपल्याला माहीत असते की आपला नंबर कोणता आहे.
होय, होय.
हा शूटिंग व्यवस्थित येत आहे. ह.
हम्, हम्!
असं लूज झालं आहे, टाईट करायला पाहिजे, उसवायलाच पाहिजे
नाही, नाही, तसं काही नाही. होय, होय.
हा छान वाटते ग म्हणजे, कम्फर्टेबल वाटते. मी वापरतोय वीपरस. मी हे शिवून देतोय, आणि मी वापरत छान, वाटतात एक ब्लॅकवाला घेतलाय.
हा अ बाई- - सिल सिम्पल घेतल्या.
सिंपल घेतल्या.
हा, हा ते आमच्या शाळे पशी एका मुलगी आणलेले दाखव ती! असं फुग्याच्या बाही सग
पाहिजेल तसल्या येतात, ऑनलाइन वर तर किती आहेत.
किती शंभरला एक ना?
होय, शंभरला एकशे वीस सांगत होते, शंभरला दिली. सगळ्यांनीच घेतलाय, दारावर आलेला ग हम्म.
किती एक दोन महिने चाललं तरी काय ऐकत नाही.
होय आ टिकताय ते कापड उलट,
टिकत काय?
हा टिकतय.
हा हा
ते असं, रेषा रेषाच कापड घ्यायचं.
हा हा.
ते कापड वेगळा आहे़. फोटो टाकते मी व्हाट्सअप वर ते कापड टिकतय त्यात पण असं हल तो भारीतलाच हाय. पण ते द तुला मी घेतल ना त्यासलं ते टिकते म्हटले त्या बाईन, गॅरंटी म्हटली मी येतेहेच परत, मी गाव सोडून चाललो नाही असं ह्या शब्दात सांगालती म्हटल्यावर टिकणार नाही?
होय होय.
तिला शेवटी विश्वासन काम करायचंय नइ
होय होय.
त्याच्या
आता लई जण तसलं सगळं वापरायलं लागलया, समजतय होय. सगळी जण जास्त तेच वापरायले, होय. आता पीस आणायचा, नंतर ते ब्लाऊज शिवायचं!
हम. शिवायला द्यायचं त्यात आणि काहीतर बोम किल्ली म्हणजे, आणि सगळंच वेस्ट.
तरी घालू वाटत नाही.
घालू पण वाटत नाही सगळं वायाच की मग शिलाई पण घालायच पण, घालतोस, आणना मी घालते. कुत्रे काय ग, कुत्याला जेवाला घालायचे तर आमच्या संग ते पण आता दहा वाजेपर्यंत कुठं बसणार
हा हा, कुत्र तुमचंय काय? हा हा, मांजर
मांजर होतं मेल माांजर आमच.
हा हा
ते रस्त्यावर जायची सवय लागली त्यालाच पळतय. चे आमच्या पाठीमागे यायचं. आणि गाडीला धडकलं गाडीवाला धडकूनच गेला. मग मेलच, मोठ्ठी रे गो राणी,
हा हा कुत्र कााय चपाती खाते ह जनावर हाय खाते मांजरे खाय
ह कुत्र रानाली असते मला तर असलेल्या
इकडं राहणं चालूय म्हणजे गावापासन थोड्या अंतराव इथं घरच आहे इथून बघितलं की
होय आहे तिथं घर.
हा तेच की. यात्रा भरते बघा
खूप जवळ आहे का?
मंदिराच्या खालच्या साईडला यात्रा भरल्यावर इकड मी. कमवश्य ना असते ब हा हा इकड घरी. चार पाच आहेत बघा म्हणजे इथे तमाशा तमाशा म्हण लावणी ते नाचते माहितीे का?
ते काय मला माहित नाही सोड.
इथ. लावून तेे नाचते का तथं कार्यक्रम असते. अओके.
हा हा. किंवाूनच गेलोतो आम्ही.
घरात सगळ्यांचे. हा हा हीथच आहेत म तिथं च आमचे घर आहेत.
हा हा. तू पण खात नाहीस म नॉनव्हेज?
हम्म चिकन तेन खातोय की, चिकन, अंडी. ते खातोय.
आम्ही बी तेच खातोय. दुसरं काय नई बई. बकऱ्याच पण नाही आम्ही
हा ह हा हा. ते मटन एकदा खाल्लो होत प पचलं नाही. फक्त दोनच घास बिर्याणीच खाल्ल होत. खरं ते पचलं नाही शेव हम्म तवा पसन नाही ते, बघितलं तरी असं उचमल्यागत होतय. बंदच केलय.
नाइ तू मगाशी म्हटलीस ना मला, आमच्यात जास्त नॉन व्हेज खात नइ.
नॉनव्हेज खातच नायीत आमच्यात आणि माळ्याच हाय. नस्त्यात आमचे मी मिस्टराना लागतय त्यांनी बाहेर जात्यात. आठवड्यातन दोन ते तीन वेळा लागते त्यांना.
ह काय?
हम्म बाहेरच जाऊन तेनी खाऊन येतात मग, हॉटेला तेन.
माणसाला कस खाऊन सवय असत नई.
हा आणि आधी खाल्लेलेयेत.
हा त्याच्यामुळे ते एकदम ते कमी जास्त होत नई. बाहेर जाऊन तेवा खाल्लेय खायलाच लागतंय.
हा.
बाळ तुझं झोपल काय?
नाही नाही अजून मी बाहेर ये इत. हेनी आत्ताच खवळून गेलीत. अजून बाळ जेवायचय. आमी बाहेर बसल्या ना इकडं सगळी, घरात टी वी तेन चालूय. नाय नाय. मी एकदा करतो, मग समान समन्स ण होतय, नाही जेवतोय तो आमच्यासोबत
चालतय ना नाही तर उगाच तुला खा खवळतील उद्या सकाळी आपण काम झाल्या होत मग बोललो तरी पण चाल ते
चालतय की खर आणि आहे की पूर्ण कराय पाहिजे ना सगळ?
होय, सगळ पूर्ण व्हायला पाहिजे का? हे आपल्याला पटतेय की घरातल्या लोकाना कोण कोण सांगणार.
हम.
बाळपण छोट आहे, आता काम कर माझ झाल ना तू कर तीन न होतात मग बाकीची उद्या करुया? नाही त तुझ बाळ झोपल पण मी दहा अस साडे दहा पर्यंत केलं तरी झालेला आपण फ्री असतोय
हा हा बघतो कि मग
हा म्हणजे पाच पाच पाच झाले तर पण उद्या मग दुसर दुसऱ्या नंबर बघ नाई नाई व्हय जेऊन बाळाला झोपी घाल ग झोपल्यावर मग केलास तर चाल
तो कस झालय सहा वाजता मगाशी शेवाळ्याचं उपीठ खाल्लाय त्यामुळे ते आता जिरायला तर म्हणजे सारख सारख तो अस जेवत नाय तो फक्त तीनच टाईम सकाळ संध्याकाळ सकाळ दुपार फक्त तीन टाईम जेवतोय
आधी मधी काय खात नाय
हा हा वरच पण जास्त खात नाय त्यामुळे आता भूक लागू दे म्हणून थांबलोय तो गेलता पलीकड सासोटीत आता गेलाय घरी
हा हा पण अ मिस्टरांना कोण सांगणार उगच खवळत बस ते काय बरोबर वाटत नाही
चालायच की
ह्ह्ह एवढा काय विचार करायच नाही काय.
अ करायचा तेवढंच चालायचं माहिती की फक्त आलं कुठल्या देवाना कराय सांगितलय.
असं बोलले का. देवनी सांगितल्या म्हणा त्या समाज्याच नाव घ्यायच त्या देवीनी सांगितल्या
आणी गेलेत.
काय करायच म्हणाव दादा बसलं घरी बसल्या उद्योग पाहिजेत ना आम्हाला
याय लागलय सांगा बरं.
होयच की आणि एवढं काय अवघड फक्त बोलायचं तरी आहे बर माझा टाइमिंग संपलंय मी तुम्ही कट करते ते सबमिट करते. तु मग तू कर.
बरोबर.